हा.
काय नाही आता बसले निवांत तुमचं काय चाललंय? होय स्वयंपाक झाला
हा हा हा हा.
बसलेलो टी व्ही बघत मग तुमचा कॉल आला म्हणून आय तुमचं काय चाललंय?
काय नाही बघा आता जेवण झालं बसले आता.
कुठं राहता येता तम्ही?
अ मी कोल्हापूर उतवा मध्ये तुम्ही?
कोल्हापूर मी इचलकरंजी मध्ये असते.
हो इचलकरंजी मध्ये कुठं?
इचलकरंजी आपले लिगाडी माळा जवाहरनगर.
ओके ओके माझं माहेर पण इचलकरंजीच. आपलं अ कबनूर हायस्कूल आहे ना
हा हा हाय की.
त्याचा पाठीमागं अ मराठी शाळा एक आहे विटभट्ट तिवेक विटभट्टी साईड तिकडं ओंकारेश्वर नगर गल्ली नंबर दोन.
हा हा माहिती आहे की माहित आहे.
हा हा हा. बाकी हो हो स्वामी अपार्टमेंट जवळ हो. हा बाकी तब्येत ठीक आहे.
मस्त आहे अगदी तुमची?
हो हो छान आहे छान आहे.
लहान बाळ आहे वाटतं?
लहान बाळ म्हणजे साईट साईटचं आलं खेळायला माझी मुलगी आहे सहा वर्षाची. हां. हो हो हो तुमची मुलं?
नाही. माझ्या मुलगीचे लग्न झालंय.
होय काय? हा हा हा हं, ओके ओके हं.
तिचं लग्न झालंय आता, इथंच दिलं तारदाळला दिलंय तिला.
ओके. शहापूर साईड-
अं हं शहापूर साईडला तिकडं शहापू
हां हां हां हां. मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये आहे जॉब ला. म ते अं कोल्हापूरमध्येच राजारामपुरीमध्ये जे तुमचे काय प्लॅनिंग वगैरे असतील तर सांगत जावा.
काय म्हणजे? तिथं काय हे काय म्हणजे फॅसिलिटीज असं काय आहे त्याच्यात? वरच वर ते हां. अच्छा.
सगळ्या तिरुपती, आपण म्हणजे ग्रुप करतोय. म्हणजे आपल्या थ्रूच बुकिंग घेऊन आपण मेंबर्स घेऊन जातोय.
अच्छा अच्छा.
किती मेंबर्स होतील तेवढे. आणि प्लस आपले मॅनेजर असतात त्यांच्यासोबत.
हं हा किती चार्जेस आहेत मग असं म्हणजे? अं वन डे व ट्रिप असते का? म्हणजे असं महिन्याची, पंधरा दिवसाची
अं आता कश्मीर हो हो हो पंधरा दिवस, कमीत कमी पंधरा दिवस. आणि जर तुम्हाला कमी दिवसाचं हवं असंल तरं
वट गहू घे. म्हणजे कसं अं कस जवळच प्रवास तर ते कमी दिवसात होणार. लांबचा प्रवास असेल तर चार दिवस लागणार ना?
ते वगैरे होतय चार पाच दिवसांमध्ये. अं आ आता आपलं म्हैसूर उटीत च आहे ते बावीस हजार आहे. आणि तिरुपतीच तिथं कसं आपण शक्यतो ग्रुप घेऊन जात नाही. फॅमिली एफ आय टी जातात. मग आपण ते कस्टमाइज करून देतो.
अच्छा अच्छा.
म्हणून रेल्वे तिकीट प्लस तिथलं हॉटेल- टेरेस प्लस, तिथलं एंट्री फी अं परत मॅनेजर तर हे सगळं आपल्याकडेच असतं. तुम्ही फक्त जायचं असतं असय. हो आपल्याकडेच असत सगळं तिथलं हॉटेल जेवण वगैरे, जर तुमची रिक्वायरमेंट वेगळी असली म्हणजे, तिथं तुम्हाला जेवण वगैरे हवं असल तर आपल्या पॅकेजमधन ते लेस होतं. तर त्याचं पेमेंट, हं आता आपली जस्ट तेच अमरनाथ ट्रीप जाऊन आली. एक मे ते ए सॉरी एक जुलै ते सोळा जुलै आजच रिटर्न आली.
हां, अमरनाथला किती हाय?
अमरनाथला आता आपलं जर साध्यामध्ये केलं तुम्ही इकॉनॉमिकल मध्ये नॉन एसी म्हणजे रेल्वे तिकट नॉन सीट तेरा हजार पाचशे आहे. आणि जर तुम्हाला डिलक्स मध्ये करायचं तसं म्हणजे सगळे एसी करायचं असेल हॉटेल, गाडी, तिथल्या रूम्स हॉटेल वगैरे जर ए सी करायचं असेल तर अठ्ठावीस हजार पाचशे आहे.
अच्छा, सोबत सोबत तुम्ही जाताय का अस म्हणजे बा
हो हो आपले मॅनेजर असतात ना, आपले मॅनेजर आहेत, चार पाच मॅनेजर आहेत, आता आपली ट्रीप गेली होती तर सत्तर मेंबर होते टोटल
हां
हां मग आपले चार मॅनेजर गेले होते सोबत त्यांच्या.
त्यांच्या सुविधेसाठी?
हो हो हो म्हणजे त्यांना दर्शन पासला आपण अ लाईनमध्ये म्हणजे कुठं आहेत काय आहे हे सगळं गायडन्स करायचं, प्लस ज्यांचे दर्शन पास झाले नाही त्यांना दर्शन पास बनवून द्यायचे, मग त्यां जेवण वगैरे आणि प्लस कसं वीस मेंबरच्या एक्स्ट्रा जर झाले ना मेंबर्स तर आपण आपले आचारी घेऊन जातो, म्हणजे आपल्या पद्धतीनं त्यांना जेवण प्रोवाइड करतोय.
अच्छा, अच्छा.
ह हा.
म्हजे जिथं थांबल तिथं जेवण करताय की असं म्हजे
जिथं थांबल तिथं, तिथं आपण हॉटेल बुक कर तो ना, हॉटेलमध्ये आपण किचन साठी पण एखादी एक
अच्छा अच्छा.
तिथं आपली रिसेंटली जी आहे ती अ जगन्नाथपुरी आहे नोव्हेंबर मधली
हां. हां हां.
की तुम्हाला व्हाट्सअप ला आपला टूर चार्ट पाठवून देईन, जर तुमचे प्लॅनिंग वगैरे असेल तर तुम्ही कळवा.
चालतय की. कुठलं घरच्या व वडा तनिन जायचच होत नाही खरं, मध्ये आम्ही गेलोतो काश्मीरला, म्हणजे कसं आमची ह्युमन राईटची टीम आहे ना, म आम्ही सगळे आम्ही स्पेशल इकडे गाडी करूनच गेलतो नाही आम्ही म्हणजे आमच्या त्या अध्यक्षांच्या मित्राची गाडी होती ते गाडी करूनच गेलतो आम्ही येकदा आणि अ दुसऱ्या वेळेला गेलतो तेंव्हा मग ट्रेनने गेलो होतो आम्ही म रिझर्वेशन करून, तेव्हा मग राजस्थान गुजरात हे सगळं तिकडलंच आलं अ पंजाब काशमीर, जमू सगळं तिकड फिरून आलो म आम्ही, अयोध्या हे सगळं म्हणजे मग महिन्याच्या महिन्या
हो हो म्हणजे जर फ्लाईटने गेला तर तुमचं म्हणजे कवर होतय लगेच, आता आपली कशी, नेपाळ पण आहे नोव्हेंबर मध्ये भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी आपण घेतल्या सोळा दिवस आहे, त्याच्यामध्ये काशी पण आहे, नेपाळ पण आहे, मुक्तीनाथ वगैरे सगळं आहे, हम्म बाकी म हीत कोल्हापूर त्याचं बघा आता काशी ने पाळ आणि मुक्तीनाथ जर घेतल तुम्ही तर चाळीस हजार पाचशे आहे जर तुम्ही मेंबर्स मेंबर हा पर परसन पर परसन. त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं रेल्वे तिकीट तिथलं हॉट हॉटेल जेवण वगैरे सगळं गायडन्स म्हणजे प्रवेश फी ज्या ज्या ठिकाण आपली प्रवेश फी असते ना त्या त्या ठिकाणाची प्रवेश फी सगळं इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये आता आपल्या ढऊ मी आता तिथं तीन वर्ष झालं काम करते. त्याच्या आधी मी अकाउंटिंग च करत होते.
अच्छा अच्छा क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन काय हाय?
माझे बी कॉम आहे. ऍक्चुली मी माझ्या फिल्डमध्ये नाहीच आहेत ते पण मला अ आवड हो ती म्हणून मी त्याच्यामध्ये गेले.
अच्छा
हा म्हणजे आपल्याला पण कस एक्सपिरयन्स येतो प्लस क स्टमर कसं हँडल करायचं वगैरे सगळं जमतं ना अकाउंटिंग मध्ये कसं फ क्त तर जेवढं तात्पुरतचं शिकायला मिळतं की बाबा एंट्री करा बिलं मारा एवढचं हा आता मला कुठेही जात ता येते पण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी जाऊ शकत नाही.
जाऊ शकत नाही बरोबर आहेे की
जे लेडीज ग्रुप असतात ना आमचे ते सगळे म्हणतात की मॅडम तुम्ही पण चला पण कसं हाय गेलं तरी दहा-बारा दिवस तरी जातात आणि मुलगीला घेऊन जायचं म्हटलं तरी तिचं पहिला बघावं लागतं ना मग तिच्याकडे लक्ष द्यायच कि कस्टमरकडे लक्ष द्यायचं? असं होतय
आणि लहान आहे म्हटल्यावर तिच्याकडे पाहिजेच ना कोण तरी
आणि माझ्या शिवाय ती कोणाकडे राहत नाही अजून
घरात म्हणजे सासू सासरे वगैरे कोण?
ना आहेत की पण नाही राहत म्हणजे माझ्या ऑफिसच्या टाइम पर्यंतच राहते ती. मी संध्याकाळी सहाला घरी आले की नाही माझ्याकडच असते मग मी तिला कुठे सोडून जायचं नाही असंय एकतरी दिवस
नाही बरोबर आहे की सोबत नसत्या त्यामुळे आई म्हणजे आई पाहिजे असं वाटतय ना मुलांना.
हम्म. मिस्टर ते आपलं होम रिवइज म्हणून ऍप आहे बायजूस ऍप आहे ना मुलांच चं ऑनलाईन त्या टाइपच होम रीवाइज म्हणून आहे तर ते एजन न्सि घेतात म्हणजे आता आपण त्यांना कॉलिंग असतं
अच्छा
म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरी कोण असल अं शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तर अ पहिली ते चौथी पर्यंतचे ऍप तुम्ही हा हा हा आले आलेच. अ तर ते तुम्हाला आम्ही सेल करायचं ते तुम्हाला सांगतात की कसं ऍप ते यूज करायचं म्हणजे एक टाईपचा क्लासच असतो. म्हणजे आपण मुलांना कसं बाहेर क्लासला लावतो त्या टाईपच आपण लॅप टॉप वर ते ॲप घ्यायचा आता आपलं कसं हे कार्य ॲप आहे. तसच सेम होम रिव्हाइज असं ऍप आहे मग ते प्रत्येकांच्या इयत्तेनुसार
त्याच्या ह त्याच्या ह्याच्यात त्याच प्रॉफिट असेल काहीतरी म्हणजे वेगळा पगार देणारं.
नाही नाही ते त्याच्यातच आहे जॉबला.
अच्छा अच्छा
हा आणि जर आपण कॉल बेस वर एक्स्ट्रा केलं ना तर मग ते- एक्स्ट्रा मिळत त्यांना अस आहे आपण जेवढे कॉल करू तेवढं त्यांना पेमेंट मिळतं
हा हा बरोबर आहे
हम बाकी
बाकी निवांत आता जेव. यापासले म तही स्वयंपाक मग उजं करायला आमचे अ टीव्ही बघत बसलेलो मग इकडं आईची इकडे आहे ना हहा
हा हा हा हा हा ह मी आले होते - परवाच इचलकरंजीला हा सहज मला पण सुट्टी नसते ना संडेला असते सुट्टी. मग सॅटर्डेला ला ऑफिस करून यायचं संडे एक दिवस राहायच आणि मंडे ला - परत सकाळी लवकर यायचं.
का टाईम ऑफ झालाय नंतर नेक्स्ट टाइम नेक्स्ट कॉल करा म्हणजे त्यात बोलता येतं.
झालंय काय ओके ओके हा उद्या करते मग.
हा ठीक ये ठीक ये.
हा ओके थँक्यू.